हॅलो
हा कट कस काय झालं काय मी त्याच्यानं
कायमच असं ज सथोडं झालं तन तरी आठ मिनिटाच्या वर झालं.
ता हो ते का म त्याच.
नाही माहित बरोबर संपायच्या टायमिंग ला होते. नेटवर्क स्ट्रॉग लागतय ग नाही तर ते नेट.
काय बाहेर पडल्यावर तस होतंय काय नाहीत.
काय नाही तू बाहेर पडलेलीस वाडतं.
होय
अ म्हणून बाहेर पडू नको चालूव ठेव की
हा
मी पण का बाहेर पडत नाही अस
असु द्या अस
पिंकी पण लावली कायमम कला
लावली किती प
हम्
ठीक आहे आता कोल्हापूरला राहायला जाणार आहे मला
घरचे सगळे काय
हो आहे
का मग कॉलेज तिकडेच लावणार असेल
नाही तर लावली की कॉलेज
मग कोल्हापूरहून विचार करते नाही नाती
होय
अडिकचे
ह
कोल्हापूर म म्हणजे इथले लोक जातात कोल्हापूरला म्हणजे आधी लावल्यावरती गेलीत काय त्यानी
हा नाही नाही पहिला जाणारती म्हणजे त्यांच्या पप्पांना बरं नाही ना रे
हा ममग
मग तेच्या तिथ जॉब कामाला येत मग त्यांना तिथलं बरा पडतय म्हण त्यां तिकडडे जाणार आहेत
हम्म खर इथं पण घर आहे राहू शकतात की आजी सोबत ती
तेच म्हांडले की राहतो काय काय काय नाही करता काय
म्हणजे पप्पांसाठी मम्मी तेथवडीी गेली तरी चालते ग बाकी जण राहू शकतात किथं
दादा पण आहे की त्यांचा
इथच
हो
मग झालं की तिथं कशा आला म्हणजे त्यां पप्पांच्या डब्यासाठी वगैरे जावं लागते मग म मी ना तर बस किला काय गरज आहे आणि तिथून कोल्हापूरून अ इचलकर्जीला काय यायचंचात वाढवून इचलकर्जीला जायचं सेमच
काय का कर ना आपल्याला काही सोडते घडं
हम्म तुझ्या सोबत तर होईल कि ग
आता काय सवय करून घ्यायला पाहिजे एक तीचच आणि
होय ते पण ह ते नाही श्वेता मग दुम ते पास झाले का नाही अजून
तुझ काय माहित नाही त काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसत्या.
बोलले ना तुझ्यासोबत ते अजून.
नाही.
जेव्हा कसल ग तिज आदित्य किती मया
ती फासच झाली आहे आणि काय आता.
हम् खरं तरी पण लय अटिट्यूड बा तु अजून तुझ्यासोबत बोलली नाही.
बोलत नाही ती तिला कोण सांगते सांग पेपराला कोण सांगत नाही तिला.
एकटेच जात एकटेच येत.
हम्म आणि असत्याात पोरी त्यांच्या संगपण नीट नसत्या.
तिला कोण पटवून घेत ना तू असं. असली तर त्यांच्या सोबत असव एका साईड ला थांबून.
साईड आउट करतात तिला.
सायाठ मध्ये ती नीट नसत्या ग तोडून तोडून हे करत्या मग.
आता वेगळ्या संग पण त्यांनी पण बोलणार की काय हिज्या संगच बोलतात होय.
कुत्र तुला पाप वाटतंय खर बग की कसली
मग पेपरला सगळं मी सांगत होतो आणि पास झाले आणि आता माझ्यावरच करते आणि
नेमकं का बोलणं सुडलेली माहिती.
अगं यात्रेत काय झालं ती गेली.
हम्म.
त्यांच्या मम्मीच्या संग मग आमच्या संग नाही म्हटली आणि तिथं मला दिसली म्ह कोण कोण होती पोरी काय कोण कोण.
हम्.
प तिला असं मी म्हणत नाहीस ये की आता तुला सांगतो अस म्हणत नाही पर तस म्हटल्यावर. तिला रागाला लगे
आई ह
मग ती बोलली नाही.
असूदे सोड. काय जातं आता.
बोलणारे बोलतच नाही तर सोडत काय करायचं.
हम्म स्नेही आल्या काय पुण्यालाच आहे??
आल्या ग्या आलती की परवा गेली.
हम् मग ती यामकोम टाकली ना
ती टाकतो म्हणालती काय झालं काय वेळ झाली.
बीकम पास झाले सलगी.
तू का आमच्या एवढंच मारक पडलेत की तिला पण
होय चांगलं आहे का मग.
तेच की बिना कॉलेज करता पास झाल्या ते.
सेल्फ स्टडीच असते ग काय बाकी काय नसते.
का कुठलं काय स्टडी करते ती पुढचं पाठ मग त्याच बघून जायेत य
पुढच्याचं पाठीमागच्यांचं बघून पण लिहायला एक टेक्निक लागते.
हो हो किती तिला आहे नि त्या आम्हानाने
इफेक्टिव्ह ललं तर झालं कुणा बघून दिेल्यास विचारत नाही चेकर
होय.
चांगलं ज्यांचं बघून दिेहिलेलं असत त्यांच्यापेक्षा भारी करून लिहिता येतय जर आन्सर असलं तर
होम.
हॅलो. जेव मग जेवत, जेवत बोल.
नाही वज ब
बक्की आता नॉर्मली कोण बोलत नाही करा आता कॉल करून करून सांगायला माझ्यासोबत बोल
तेच की
दहा मिठ बोल ग लाय नको
पैशासाठी
बक्की
किती जण आता कमप्लीट करून पाठवले आम्ही आत्ता जाग झाले.
सगळ्यांची टास्क पन्नास पन्नास कॉल कम्प्लीट झाले.
तेज की आहे.
आणि आमचं जास्त कॉल करण्यापेक्षा कमी कॉलमध्येध्ये चांगले केलेलं बरं म्हणजे दहा- दहा मिनटं. सगं एक केलेलं बरं ते काय आपण सबमिट करेल तेवढे येतातच येतात.
होय एकेकांचं एकेचाळीस वगैरे आहेत की
हम्म एकेकांच भावना खरं ते जे ऍक्सेप्ट होतात का नाही सगळे कॉल ऍक्सेप्ट होत नाहीत दहा मिनिटाच्या वर जे असतात तेच आय थिंक होतात मग विस कॉल ऍक्सेप्ट झाले की नाही? तर त्यांनी ट्रान्स्क्रिप्शनचा अ तास्क देणार म्हणा ते तीन, दोन, तीन महिने तीन, चार महिने स सल्लग आहे म्हण मग हे कॉलिंगच तेवढ एक वीस कॉल तरी इफेक्टिव चांगले करायला पाहिजे आपल्याला
हा हा मी आता कारण की पुण्याची
हम्म
अके नी त बाई फोन केल्ती
हम् हम
मग ती काय म्हणली पहिला एक कॉल आपण दहा मिनिट बोलूया नंतर तो कॉल दोन, दोन मिनिट बोलया म्हणजे
हो. काय माहित आता खरं दहा मिनिटांना ऐंशी रुपये पेमेंट वर आहे ना ते? उगाच त आ का कम्प्लीट करतोय म केलं तर ते आपण जेवढं बोललेलं असते त्यावरच देतात त्यांनी पेमेंट.
होय मग ती तसं म्हटली मला
हम् हम् आता हे झाल्यावर जर माझं परत लागलं तर मी परत लावतो. काही काम करणार आहेस काय?
म्हणजे दोन, दोन तर होत एकेकां आहेच नव एक पर्यंत?
हाय हाय करते.
अ मग त्यानंतर मी करतो मग त्यानंतर आणि परत तू जेवढे होत होते. नाही तर चालू व ठिकण सोडलं तरी चालते ग सेकंडस वर आहे ना?
चालूव ठेवरलं तरच मगा श कट झालं वाटतं ते.
नाही नाही काय झालं काय माहित? जरा कुठे तर मध्ये मध्ये ह हा करायच की ग
हो
कॉल रेकॉर्ड पण होत असतील त्यांनी चेक करणार त्यांनी बोलल्यात तुम्ही चांग म्हणून
संध्याकाळपर्यंत बोललं तरी चालत सगळं कंप्लीट केलं तरी चालत
म्हणजे आपण जे बोलतोय ते सगळं रेकॉर्ड होते ना त्यानी ऐकण आम्ही त्यांच्याबद्दलच बोल
हा
कार बद्दल
हा ते हे आले येतत मध्ये कि तीन काय काय आपण कशावर बोलायचं असते ते
काय ते
ती पुण्याची होती नाही बी म्हणा तही मला उदरनिर्वाह इंधन आणि एक तिला कुठलं आलत कुठुंबच